हा आवाज येतोय का हॅलो
हॅलो
सुरेखा
हा बोल ना
काय ग काय करत ये
काही नाही निवांत बसले हवेशीर
निवांत बसली तू
हा
बै ग निवांत मला तर निवांत बसली तर काय करू काय करू असा जीव करतो माझा तर
काय घरात पण लय गरम होते म्हटलं हवेत बसावं थोडं टाइम
हा ना हे पावसाच्या जोरामुळे का एवढं गरम होत पाऊस कधी येणार काय माहित ्याता
हम्म
काय मग आज कुठे गेली होती तू
आज अंगणवाडीत गेली होती वजन उंचे घेण्यासाठी हम्म तुझ्या थोडे उद्या आहे ना अंगण वजन उंची घ्यायचं
वजन उंची घेतली का
हम
हा मी आज लग्नात गेली इकड आमच्या गावातच लग्न होत गेली होती पण गरोदर मातेचे वजन घ्यायचे आता संध्याकाळी जाणार मी
संध्याकाळी जाणार आहे का हम्म
काय मग अजून
काय नाही मॅडम येणार होत्या पण म्हणत होत्या विजिट सांगत होते
म्हणून काय अं
मॅडम येणार होते का आज
हो नाही आले तिला फोन कराय नाही फोन करायचा होता पण फोन करायला विसरले मी पण मला पण ह लक्षातच नाही राहिलं म्हटलं मॅडमांना फोन करा येणारच सांगत तिथे
हम्म मला पण मॅडमांनी संंदा गोरोदर माताची मिटिंग घ्यायला लावलीय. मीटिंग घ्यावी लागणार मला आता. बायांना सांगावं लागेल मग घेणार मीटिंग मी.
हम्.
हम्म.
कधी गोळा होतात काय म्हहिती त्या पण. कधी घोडा होतात किती दा घरी सांगावं लागतात तेव्हा येतात त्या एकत्र.
हा ना सगळं फिरून तेव्हाच गोळा होणार ते. घरी गरो जाऊन सांगावा लागेल बायांना. तेव्हा येतील ते. तरी नाही येेत असतंय नीट समजवलं त्यांना समजावून सांगावं लागेल तेव्हा येणार ते बाया.
तेव्हाच येणार त्या.
हम्म.
कमलीच काय झालं फोन नाही लागत का.
नैना कमलीला पण फोन लावला तर बोनच नाही झालं फोनच नाही लागतो तिला तर. काय माहित लागलाच नाही. फोनच नाही.
हम्म.
दोनदा फोन केला तिने, धनवंतीने पण फोन केला मला आज. पण तिच्यासोबत पण पाचच मिनिटं बोललीन तेवढ्यात कट झाला फोन.
हम्म.
हम्म.
ते नेटवर्क मूड अस असल वाटत.
हा. ती पण आज दहा तारीखे तर किशोरी आणि स्तंदा मिटिंग घेतली असं सांगत होती धनवंती.
हा का.
हम्म. काय मग अजून.
काय नाय नवीन कायच नाही आहे तेच.
हा आणि पवनदादा आता चांगले आहे का ग. पवनदादाची तब्येत बिघडली असं सांगत...
हा ना.. त्यांना दवाखान्यात जाऊ सांगितलं तरी पण ऐकत नाही ते पण. दवाखान्यात जाऊन, हा कालच जाईल... जायचं होतं काल पण नाही गेले आज पण... जाऊन येऊ सांगितलं तर मग हो होच माणताय म्हटलं. एकदा दवाखान्यात गले ना, नाही... रागवत होते मोठल्या दवाखान्यात जाऊन येऊ.. रोजच रोजच तेच किती डोक्याला..
नाही ग दखानात जाऊन यायचं आपल्याला काही समजत नाही ना घरी... काय आहे ते आपल्याला काय असं.
ते मेडिकल वरून गोळी आणतात पिऊन घेतात. परत बरं वाटत मग परत तसच होतय.
हम्म.
उलट ग गोळ्या घेऊन घेऊन पोटाट उट गरमी होते त्याच्यामुळे....
हम...
गोळ्या पण जास्त गरम होतात..
गोड्या पण किती खाणारे पण डॉक्टरांचा सल्ला घेतला तर बरं ना ग..
हो..
हम्म.. डॉक्टरांचा सल्ला घेऊन आपण इलाज केला तर लवकर मग बरा होतो माणूस... हम्म...
ते कोण रेखा अंकेश का कोण डिलिव्हरी झाली होती त्या दिवशी मी फोटो टाकला होता मग..
कोणाची डिलिव्हरी झाल्यास..
नि नाही ग तुला त्या दिवशी फोटो टाकितला होता बघितला होता का...
आह..
रांकेश ग...
हाव तू टाकला ना मी बघितलं होतं ना...
हम्म लिहिलं का?
हो...
हम्म...
ती रेखा विनोद ना...
हा रेखा बिनोद म्हाला त्याच नाव पण लक्षात...
हा तिच्या घरी पण आज गेली मी गृह भेड दयाला... बाळाच वजन केलं बाळाच वजन... तीन किलो आहे ती म्हणे हा... ती म्हणत होती कि तीन दिवस झाले तर बाळाला म्हणजे... आईला दुधच नाहीये अजून तीन दिवस झाले..
हम्म...
हा तर मग तिला असं काही नको पाजू तुझच तू तू... वाडला असतानाशी स्पर्श करून ठेव... आणि स्तनाला असं मालिश वगैरे कर तेव्हा बाळाच तेव्हा बाळाला दूध येणार.. असं सांगून आले तिला मी...
नीट समजवून सांगाय सांगायला.. पाहिजे तर खायला पण म्हणजे पातळ आणि हम. तेशातावरती हम् स्थन पण ते बाळ जेव्हा असताना असे. संपर्क राहिला ना मग
हा स्पर्शाने पण आई च दुध हो हई होत नाग तिला म्हणून सांगितल तुझ्या सोबत. त तुझ्या पाशीचं म्हणजे अस जवळ घेऊनच बस बाडाला बाळाच्या स्पर्शाने पण दूध होतं. असचं सांगितली तेला मग हम्म. पहिली म्हणजे दुसरी खेप आहे तिची आता पहिलं बाळ झालं ना. ते आपण असच होत म्हणे तीन दिवसाने का चार दिवसानेच तिला दूध आलं म्हणे. तोपर्यंत असचं म्हणजे दुधच येत नव्हतो तिला
लापसी वगैर हा लापसी वगैरे खायला सांगायचं होत. त्यातेलं
ते पण सांगितलं लॅप्सी राबडी म्हणजे ते बनवून खा असं. हम्म.
दवाखान्यात नाही दाखवलं का त्यांनी हम्.
पानचट करून खा असं सांगितलं तिला मी हम. तेव्हा तुला पण आणि तुझ्या बाळाला पण धू देणार असं. सांगितलं मग तिला
परत तिने एकदा दवाखान्यात दाखवायला पाहिजे होता ना ते शेतावरारी कल्प व वगैरे दिला ना मग त्याच्यान खूपच फरक पडत.
असा.
वाढण्याची औषधी असते ना.
हा.
मग ते शतावरारी कल्पमलाकरर फरक पडत य त
हो का तिला सांगावं लागेला अजून भेट देते मी संध्याकाळी जाणार ना वजन घ्यायला तशी तिच्या घरी पण जाऊन येणार.
होम. नाहीतर मग हे नाही का? जर जास्त दिवस झाले दूध नाही येत ना.
हा.
पण नाही केलं ना मग बाळाला मग ते लघवी. आणि संडा साफ नाही होत ना त्याच्यामुळे कावीळ होऊन जातं बाराला.
हम्म.
ते कोटातले घाण वगैरे साफ मग त्याने काहीच खाल्लं नाही तर मग त्यािथ पोटातले घाण वगैरे कसं साफ होणार मग त्याला लघवी वारंवार व्हायला पाहिजे बाळाला. देवसाातून
वी करर्त समनत तती बाळ. लगवीच संडात झालीय भाड्याला असं सांगत होती ती
हम्म. त्याच्यामुं ते घाण साफ नाही होत ना त्याच्यामुं का वेळ होत मग ते हे दवाखान्या तर
हम्मम्म.
उपचार करावा लागत तेव्हा बरं होत
हम ह सगळ्या मुलांची वजन उंची झाली का तुझी
होा झाले
आा कुडवेल डाटा पण बरला का
ते भरायचं राहिल अजून
ह माझा पण वाक्य आहे
मतलब हम उद्या आता काय मॅडमांना सांगावं लागेल एखादी मीटिंग वगैरे घ्यावी लागेल मिीटिंग कसली तरी मिटिंग घ्या हा
हो स्ंदा का स्तंदाची मिीटिंग का
हम्म पण ह तर पण ना मयच झाल होत ना मग आज अंगणवाडीत आहार वगैरे वाटप करून दि आणि मग तिथ ल गर्दीच होती मग गेलेच नाही एक नंबर अंंगनवाले
मला पण ठेवावी लागणार आहे मिीटिंगच मॅडमांनाच सांगावं लागेल
हम्म
माझं पण ते अंगणवाडीच बाकी वजन घ्या बाकी राहून गेल ना तर रंजना मॅडम सांगत होती की मी यार म्हणे पण गरोर म्हणजे बरोघर जाऊन करून घेऊ म्हणे वजन एक दि म्हणजे एक अंगणवाडीचे बाकी आहे माझं पण
हम्म
हम्म
मग वजन काटा आपल्याकडे राहिला ना मग वजन घेतलं तरी काही अडच
काय मग अजून काय चालू आहे
काय नाही
हम्मम तो आता कुठं आहे घरी आहे का
घरे म
हम् दुकानावर का घरी
घरी आहे तिकडं पण ते आज म्हटल ते प्रथि प्रथिने व वगैरे म्हटलं हे करून घ्यावं मग ते पण राहिलं आजच रोज राहतात येथे पण
हम
आज टाइम होता तर मगल ते रजिस्टर वगैरे तिकडच ठेवून आले मी विसरून आले गर्दी होती ना दुकानाजवळ पण सगळे माणसं बस
हो कस काय झालं ग ते ऍक्सिडेंट झालं म्हणे ना ग त्या लोक कच
हो ते कारने ठोकवलं म्हणे त्याला
आहे का त्याच्या घर
हा तिकडच आहे कि ते
हम्म
च्या घरा शेजारी
अस हा करीनाच्या घराच्या बाजूला का
ह
हा